हॅलो! हा येतय आयकू?
हो ऐकू येतेय.
हो. चालेल आपण प्रवास या विषयावर बोलायच का आज?
हो चालेल ना
ह तुमचं काय आहे प्रवासाबद्दल तुमचं मत काय आहे?
आवडतो मला प्रवास, खूप आवडतो. मी खूप हो.. हो.. मी खूप प्रवास केलेला आहे.
अरे! वा! तुम्ही कुठे? कुठे? प्रवास करून आलेत.
मी काय नेपाळ, राजस्थान, अ जयपूर, माऊंट आबू अ अजून गुजरात.
अरे! वा!
पर दिल्ली आग्रा हे सगळं फिरून आले हो हो खूप आवड आहे. मला प्रवासाची मी खूप फिरलेली खूप. स्थळ ठिकाण
अरे मला पण खूप आवड आहे प्रवासाची. पण मी एवढं तुमच्या एवढं फिरली नाहीये. पण छोटे मोठे प्रवास करते म्हणजे इथून कधी वाटलं मुं हेला जाते किंवा पुण्याला जाते अ इतकं दूर दूरचे प्रवास. अजून एक केले एक दा दोनदा फक्त एकदा काश्मीरला गेली होती, तो पण खूप छान होता प्रवासानीच स्मरणीयच होता म्हणजे, काश्मीरला स्वर्ग का म्हणतात हे तिकडे गेल्यावरच कळत आणि
पण अ‌‌ अ म्हणजे वैष्णोदेवी वगैरे जम्मू कटरा तिकडे तिकडे हा तिकडे जाऊन आली. हा हिमालयाचा हा तिकडचा भाग झाला माझा, तुम्ही वैष्णोदेवी पण केलंय का? हा हो मी वैष्णवदेवी पण केलेलं वैष्णोदेवी पण हो हां जाताना चडून याच्याने गेलो. घोड्याने, गच्छरने आणि येताना मग पायीच उतरलो होतो. हां कठीण आहे कठीण आहे खूप प्रवास. हम्म हां आणि आम्ही नेमकं नोव्हेंबरमध्येच गेलो होतो आणि त्या वेळात खूप हां खूप थंडी पण आणि त्यात पाऊस पण चालू होता.
अरे बापरे! पण मग असं निसर्डा वगैरे होता का कसं होतं?
हा निसर्डाच होता हां निसर्डाच हो ता आणि थंडीत मी आणि त्यातल्या त्यात आम्ही कपडे वगैरे असं काही नेले नव्हते. ते ना म्हणजे त खूप थंडी हां गरम कपडे नेले नव्हते ओझं होतं म्हणून आणि आणि मला जायला आताच चांगले बारा-तेरा वर्ष झाले. तेव्हा सोयी नव्हत्या काही म्हणजे जेवणाच्या वगैरे तिथे असं काही हां तिथे सोयी वगैरे पण नव्हत्या तिथं काही. हां हां. हां आम्ही स्व स्वतःच नेलेलं होतं आणि तिथे एक हॉटेल होतं म्हणजे तिथे एका वेळेला च मिळायचं आणि अ राहायची सोय नव्हती. फक्त जेवणाचं त्या हॉ टेलला होतं आणि धर्मशाळेत राहावं लागायचं.
अच्छा पण मग कसं आहे आपल्याला म्हणजे असं सोयीस्कर पड त का? असं थोडं कठीणच आहे तिकडे राहणं वगैरे
हां नाही आता भरपूर सोय झालेला आहे हां राहायला. हां आता भरपूर झाल्या. हां जाऊ हां आता बिनधास्त जा आता. आता काही नाही आता प्रवास केला तरी काही नाही बिनधास्त तिकडचा हां हां बारा वर्षात खूप बदल झाले आता हां. खूप बदल झालाय.
स्ते वगैरे पण चांगले झाले असतील आता?
नाही रस्ते वगैरे एवढे नाही अजून खचर वगैरे पण च चालू आहे खच्चर आहेच. रस्ता एवढा नाही झा लेलाय आणि गाड्या वगैरे पण म्हणजे वरपर्यंत नाही जात आहे अजून म्हण
पण मग तुम्हाला त्या ख वरण जायला भीती नाही वाटली जेएवढ
हो -हो भीती ते वाटलीच आणि ते खचर जेथ ते एकदम दरीच्या कडेने चालतात. म्हणजे खाली आपल्याला दिसते दरी की आता पडू काय आता पडू
बापरे माझी तर अजून हिंमत नाही होणार.
पन्हाळा केले आम्ही त त्यावेळेला हं हं आणि जाऊन आलेले आहे, हा हो आवडेल ना खूप आवडेल चाललाय विचार आता जायचा ह हो
मुळे दमायला नाही होत इतकं जस आ उष्ण प्रदेश क कस आपण लवकर डिहायड्रेट होत म दमून जातो आपण तस थंड भागामध्ये नाही होत. इत का त्रास आणि आवड आणि तुम्ही नेहमी कर म्हणजे तुम्हाला शरीराला सवय
हा, मी नेपाळला पण अ बाय कारच गेली होती म्हणजे प्रवास जो केला मी तो माझा
बापरे! बापरे, एवढ्या दूर? पण पूर्ण म्हणजे तुमच्या गावापासून नेपाळ पूर्ण कार केलं? अरे बापरे! पण तुम्ही ड्रायविंग केलं का दुसरं कोणी केलं ड्रायविंग?
ड्रायव्ह ड्रायव्हर होता ड्रायव्हर हा
पाहिजे ना.
नाही आमच्या बरोबर तर कोणी, म्हणजे फॅमिलीच होती माझी दोन आ मुलं माझे म्हणजे मुल् गा आणि मुलगी. आणि मिस्टर, ना असच गेलो आम्ही, तुम्ही चौघेजण गेलतात, चौघजन गेलो होतो आम्ही, नेपाळ पण छान आहे ना? हा मस्तंय काठमांडू वगैरे नाय खूप छान पोखरा छानय त्यातल्या त्यात. पोखऱ्याला तिकडे, पण मग तिकडच जेवण वगैरे कसंय? तिकडं तर जेवण ते मॅगी वगैरेच अस तिथं साधारणतः आणि तिकडे आम्ही जि तिथं थांबलं होतं तिथे होतं इकडे भारताचं एक काम केलेला. अ एक शेप होत्या, मग त्याने आम्हाला खिचडी वगैरे असं छानसं करून दिलं होतं. खिचडी, लोणचं, पाप ड वगैरे सगळं, मस्त पैकी त्याला सांगितलं, घरचं जेवण मिळालं त्याला, तेच ना मग तिथल्या तिथं जेवण नाही आपल्या आवडत. मुलांना आवडायचं पण मला नव्ह त आवडत म्हणजे आ मला मॅगी वगैरे हा प्रकार ते हा त्यांची वेग अन ते वेगळच
आणि आपण अशा गोष्टी एकदा चेंज म्हणून खाऊ शकतो, पण म्हणजे सारखं सारखं नाही, बरोब पण मग आता काय नवीन ठिकाणी किंवा प्रवासात थोडं ते होतच, खाण्यापिण्याच थोडं बदलतच ऍडजस्ट करावंच लागतं आप ला, हा आणि इतकं फिरायचं म्हटलं तर आपण किती नेणार ना बरोबर, हा तेच ना तिकडं इतकं ट्राय करावंच लागतं.
थोडफार तिकडचं हे घ्यावाच लागणार, आता नेक्स्ट ट्रिप कुठे जायचं विचार आहे मग? आता बालाजी वगैरे झाल लय, माझं जगन्नाथपुरी राहिलेलय. जगन्नाथपुरीला जायचं चाललेलंय माझं.
हा पण म जगन्नाथपुरीला अ म्हणजे तिकडे जगन्नाथपुरी म्हणजे
ओडी ओडिसाला ओडिसाच्या ते हां तिकडेच तिकडे राहिले हो ना हां रथ वगैरे फेमस आहे ना तिथला आणि ते जवळ आहे आ णि हे पण म्हणते ते पण सूर्य अ सूर्यादेवाचं मंदिर हे ना ते कोणार्क कोणार्कला हां त्याच भागात आहे तिकडेच आहे कोणार्कला. हां हम्म एरिया कव्हर करायचा असं दिारण तरी पंधरा दिवस लागतात भावा जाता येत करत?
हो का
हा तस मग म्हणजे मग रस्त्यातले पण ठिकाणे जे असतात. हा लांबपण आहे आणि रस्त्यात अ जे जे वाटेत मिळेल - त्यांना मग ते सगळे बाय कार गेलं ना कि मग ते हा. ते जे ह लागत ह ते बघता येतात. ह बघत बघत हो नाही, नाही जसे म्हणजे जाताना एका रूट- नाही तो येताना दुसर- काय र नाही तो म्हणजे दोघही हे होतात. नाही. त्या येेताण आम्ही नेपाळयला गेलो. त्या तेव्हा सोनाली बॉर्डर कडन गेलो. मकानपूर, गोरखपूर वगैरे तिकड- त्या भागात ना असं गेलो आणि त्यांना तर असकल परड म्हणून दुसरी बॉर्डर लागते! त्या बॉर्डर ने असेल लो मग असंय पण मग तुम्ही राहण्याची सोय वगैरे म्हणजे असं निघायच्या आधीच करता का हा हा नाही आम्ही तसं काय करतच नाही कारण की कुठे कसं अस मुक्काम होतो कुठेही, गाडी किती चालते. अच्छा काय चाल ते म्हणजे किती कवर होऊ शक तेव्हा
बरोबर अच्छा हा तुम्ही आता स्वतःच वाहन घेऊन जाता त्याच्यामुळे मग जसं दमले किंवा काय वाटलं आता थांबावं तिथं मग करायची सोय.
त्याच्यामुळे मग आम्ही काही बुकिंग वगैरे करत नाही. तिकडे गेल्यावरच शोधून घेतो आणि तिथेच. ग राहतो मग तसं आणि मी हॉटेल्स वगैरे असं मिळून जातात, राजन हॉल सगळं मिळून जात असेल ना म्हणजे हा सहज मिळतात, लाजिंग वगैरे हो मिळतात आणि आताता आणि तुम्हाला अनुभव आहे हा अनुभव पण आहे आणि भरपूर एजंट्स पण असतात आता, आपण रस् जायला लागलो, की लो सांगतात, आपल्याला इथं इथे आहे इथे इथे आहे चला आम्ही दाखव होतो, असं होत बऱ्याच
आम्ही नाही आमची तर एकदा आम्ही असंच न ठरवता गेले कुठे महाबळेश्वरला आणि होते. आणि अ अ तिथे रात त्री उशिरा पोहचले आम्ही संध्याकाळी आणि मग शोधतोय तर सगळं फुल मला वाटतं शनिवार रविवार होता सगळं फुल्ल बापरे रात्री शेवटी साडे नऊ दहा वाजले एक रूम मिळाली आम्हाला ती पण कशी होती माहितीय त्या रूम मध्ये नुकत् बांधकाम झालं होतं तर ते बेड पण त्यांचं सिमेंटच होतं आणि त्याच्यात त्यांनी काहीतरी सतरंजी सारखी टाक आणि अ दोघे जण त्याच्यावर आणि दोघे जण खालती भयंकर थंडी होती. आणि अस जस जस आम्ही कुठं कुठं आणि सकाळी सोडलं रूम म्हणजे हो होता मग तेव्हा पासून तसंच बसला की असं आपण थोडस मॅनेज करूनच जायला पाहिजे हा म्हणजे तुम
ख प्र के आ्हा उपलब्ध झालं ब सगळं असं हहात त्याच्यामुळे काही एवढं हे नाही झालं. श
हा म्हणजे छान झाला प्रवास असं अचानक प्रवासावर आपण विषय काढला आणि तुमच्याकडनं खूपच छान अनुभव ऐकायला मिळाले पॉझिटिव्ह वाटतंय जरा
तेच ना बर चाले
प्रवासासाठी पण तुम्हाला शुभेच्छा हा आणि बाहेरच्या देशात कुठे जायचा विचार आहे की नाही
पण बालीला जायचं देशात नाही पण बालीला जायचं चाललेलं आहे आमचं पासपोर्ट वगैरे हा बालीला पासपोर्ट वगैरे हारले नाही. आता बघ मुलांच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे मग
बरोबर लवकर लवकर येईल बालीला पण जाण्यासाठी तुमच्याशी बोलून न खूप छान वाटलं का नक् आता प्रवासाचा काही सल्ला हवा असेल तर नक्की तुम्हाला विचारेल ह
करा विचार हो चालेल हो हो ते ह बाय आता कोण होती ही राणी होती राणी